हा म्हटलं उद्या डब्याला काय करणार हे? डब्ब्याला उद्या.
भेंडीची भाजी पोळी. साधी भेंडी हिरवे मिरचीन लसून बागे कायचनही मसाला बिसाला नाही टाकायचा. शेंगदाणे बिंग दाणे नाही दिदिलाय डब्याला द्यायचे दोघांना एकच..
आम्
साधी करणार हे.
हम्म भेंडीची भाजी न पोळी.
चालत चाल.
देघांना एकत्र होऊन जाईन
हम्म, संध्याकाळी करता येईन मग दुसरं काही. दोन्ही दोन्ही टाईम म्हटंल तर मग नाही जमत. मसाला, मसाला. ऍसिडिटी होते मग त्या- त्या गोळ्या घ्यायच्या लक्षात नाही तेही गोळ्या घेतल्या मी. तीन दिवस घेतले कशा मसे. पलाटून दोन दिवस चांगले घेतले तिसर दोन गॅप पडले परत एक घेतले. परत दोन पडलेले.
हम् आता उद्या परत एक घेतला.
परत गोळ्या घ्याव्या लागतील त्याच्या,
हे डॉक ते आपले समोर ते डॉक् प्रवीणचा बंगला झाला का रे?
झाला.
झाला का.
हम्म आ आजच झाली पूजा बिजा
आज पूजा झाली पण.
हम्
उदघाटन कधी
उद्या असल जेवण -बिवण, नाश्ता ठेवतो की जेवण देतो काय माहिती. कसं आहे नि काय आहे त्याच. त्याला माहिती. कुठे आपल्याला आमंत्रण राहीन. त्याच घरमालकाला राहीन आपलं. ते नातलंग आहे एकामेकाचे. आपण थोडी हे. तो काय आपल्या आख्ख्या फ्लॅट फ्लॅटला सांगणार आहे का?
काय जायचं त्याला का
हा बिनबुलाय मेहमान.
मग काय.
जा तुमचा सयंपाकच नाही करणार. रात्री तुम्ही आले की जागा मग.
पाहू ना आता.
आत्ता उद्या तूम्ही त दुपारचं असल तर मंग गेले असते की नाही. रात्री संप दुपारच असेल जेवण तर
दुपारचज हे.
हम्म मं काय? लाइटिंग दुपारी नस्ती लावली हो. रात्रीच असल म्हणुन लावली.
नवीन जात दिसायल नको का काही.
हा ते बी आहे म्हणा. पण रात्रीच्या हिशोबाने लावली. हम्म.
भाडेकरी येऊन गेलते की नाही तिथं.
पाहून गेले दोन-चार जण. आपल्याला नाही परवडणार ते. टू बी एच के नी वन बी एच के. वन आर के. वन बी एच के.
वन आर के का वन बी एच
वन आर के. वन बीच के बी हे वन आर केे बी हे वाटत. पहिले पहिले वन आर केे हे.
पहिले सेंटर चे वन बी एच के है वाटत. पाठी मागचे वन आर के हाईत.
खाली गाळा बिळा हे काय?
अम्म
गाळाबीळा केलाय काही?
गाळा बिळा नही. हा गाळे आहे ना. दवाखाना चालू करन ना.
हम्म
दवाखान्यात आलो पण
काय माहिती आपल्याला.
विचारपूस केली कुठं आपण. आपण कुठंच गेल नाही. आपला दवाखाना स्पेशल दवाखाना आहे.
इथं वडावाला गेला का?
ते गेले वडे वाले. काय टाकतात काय माहित आता. वडा तर बंदच झाला. स्टेशनरी चालू आहे ती शेजारची. वह्या पुस्तक. त्याला विचारा एखादं जाता येता. काय डजन देतो वह्या बिया.
ताबडतोब निघतात.
पाहायचं उभे उभे सध्याच्या आता एक एक अनास लागल तिला.
हो ना.
चहा आणाय लागल. मिक्स वई आणली त्या साईजची.
त्या माणसाकडे पस्तीस रुपये आहेत.
पस्तीस रुपये आणि चाळीस रुपयाला एक दिली म्हणजे अर्धा डझन आणि कमी देणार नाही मला नाही वाटत. पस्तीस रुपयांनी घ्या डझन. आणि तिकड गावात गेलो आपण राहण रंगघाट गल्लीत ते तीस रुपया निच देतील तीस बत्तीस
हो.
तेथच परवडल मला वाटत जा सध्याच्या आपल्याजवळ पैसे नाहीत. सध्याचे एक दोन एक दोन च आना. चार विषयाच्या चार पहिल्या हप्ता भरून द्या. बचत गटाचा हप्ता.
छान करता.
नऊ.
पाणीच नव्हतं उन्हाळा हाय अजून काही
हम्म हम्म. टुकली रा हम्म. हम.
चालत जायचं झोपूया मग अकरा वाजले.
हां गुंठेवर मग काय?